हॅलो
लागला हो माझा अर्थ गेला का घरी बसलेला आहे कुडं
इथ बसवले बाई अन असतद
हो का?
हा घरी रेंज देज नाही काग आम्हालाही
म माझ्या तर कधी होईल एवढे कॉल?
होयना
हा ना तुमची बरीच झाली ना आता
हं तुझ पहिलाच आहे का?
माझ पाहिलाच लावलं तूम्हाला तर मी हा आता अजून पाच जणी मला आता पाच जणी शोध मिळेल. ते आरूणा ताई आता इथ तर काही चालत नाही वाटत आ
नाही आरुणा ताई पसारला आमेली
त्या तेच म्हणे मला फोनच न करू म्हणे कोणी आता मनीषाताई लवून पाहिन मग
हा
मनीषा ताई आजून कोण कोण कार्यामध्ये
गणछी कि ना जय
जया भी आहे का मग जयाला लावावा लागेल कडे जयाकडे राहतो का फोन?
नाही जया इकड राहत नाही म्हणून तय छकी छकीकडे राहतो.
हा छकुला तर लावणच पडला छकूला मणे श्रद्धेला तुम्हाला
हा म्हण त खमाट खमाट त रे का बाई उषा प आहे बाय
आह
खमटचीि र्या खब येव सय आहे
का त्यांच्या सोबत कधी बोलल नाही क मला
म बगगे बो देन ना
आं
सपना ब कय स्वप्नाली बी कय ग ना बई
कोण
स्वप्नली माले
अरे ती बीा ठेव ब तिलाच लावाव लागे मग ती बोल त चांगली टर् टर
गीता कण केवी पाय
आं
गीताकनके हा गीताकनके पण ना
ह गि लालाग अस हो
गणेश वदल्याता
आ
गणेशवात जाऊनला फक्त लागले पाहिजे
ह ना फोनच लागले पाहिजे पण मग असंय ना पाचच जण लागत ना त्याला कजणीला पाच वेळेस म्हनल्यावर
हा पाचच जण लागत्या
ह मी ते म्हणते
हम्म जय सोबत त क्ॉलस नाही झाले पण ती आहे तिनं लाव
नाही मग ते गोविंद बाहेरहत असतना रात्री घरी
हा रात्रीची लागत्या रा हा हा आता गेली तिशातातले
ह मग जव असली तेव्हा बोलू ना
हा हा
त्याच काय वारच्याात पाच मिनिटं निघून जाते लागल त्यांच्या घरी जाऊन बसू
हा झालाग मेकअप करायचा
हा कसहि
च मेकअप झाला
ह् काय म्हणतालं काण हे पोर काही ऐकून दे नाही लाव मस्त भुनभन भुन ब चालत होत्या
हा ताज रहिवारी
हा रविवार आहे आपल्याला राविवारच सुचल काम करायचं खरच ना
हम्म काय करते मग दवे
आता कर नाही एवढं टास्क करून नंतर कशी येतील काही
घरीे असलच घेऊ आज पूर्ण करून आपण
हम्
मला मोबाईल नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे थोडा
तुमचा कोणाच फोन ये शिवड्या होा का खा मन ब लाग त मी घेऊन घेण्याखांदा ब
हाय आमच्याकडें बी पण ते बॅलेन साठी पडेल तसंच.
हा हो का?
हा.
काय कोणी म्हणून लाडकी बहीण मिळाली. म आगे वाजित त म
तुला मॅसेज येतो का?
मॅसेज येत येत नाही मला मी चेक करून पाहते पण काही आली नाही अजून
येते मला बी शेवट शेवटी येते.
ह हो का?
मला येते पई मी आत्ता केव्हा शिकेल त ना आली मला सगळे
होव का? नाही मला आता लोक आले सगळे पण आताचे मी आलय आपतानी पड हम्. ह.
नाही अशीच समजते आम्ही समर काढतो ना.
हा मलासे नाही मे बी चेक करून पाठे अकाउंट ला आले क नाही आली.
हो का बर बर. म ते जेवण झालं वई
ह.
हा हा.
पूर्ण झा श फगडला. लागलं नाही प
मग पोरग्या तलाय ग ते मुद्दाम लडूरल
हम्म म वेदन बकर येव.
त्याला नाही म्हणलं अजूनर य तो
हा.
हम्.
आता होत आला पाय मी कट करून परत लावते ना. पाच मिनिट होतले तर जायचं काय?
नाही घरीचे
बरं बरं ठेवते आ येो.
हा ठेव ठेव.